बोला ना कश आात
ह मस्त तुम्ही कशात
हा मी पण मस्त
काय चाललंय
तर आज ना आपण आता जे आपलं आपल्या आळंदीून वा वारी निघालेली आहे ना संत तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची आपण त्याबद्दल बोलूयात
हो हो जाउया त ना
अ तर तुम्ही अ वारीला कधी गेलेला आहात का
नाही मी नाही गेले पण आमच्या ह बाजूचे लोक आहेत ना जातात बघा ना आता म्हणजे एवढी म्हणजे आपण म्हणजे मी अजूनपर्यंत नाही गेले पण एवढी माझ्या श होणायची म्हणजे आजी आजोबाया वची लोकं जातायेत एवढ्या लांब
हो ना आणि
म्हणजे तुम्हाला एका पुण्यामधून आळंदी होऊन निघते वारी तिथ म्हणजे तिथं वगैरे तुम्ही दर्शनासाठी गेलात का?
नाही मी इकडे रायगड म आम्ही इकडे राहते पुण्यामध्ये नाही राहत अ हा म्हणजे इकडन आमच्या इथून पण अशी लोकं दिसतात भरपूर जातात ना
हा हा
हा आणि त्यांची एक हेच असते बघा एवढं लांब जातात म्हणजे त्यांना अजिबात दमायला नाही होत काय नाही बरोबर त्यांना आपलं घेऊन देव त्यांच्या बरोबर त्यांना घेऊन जातं सुखरूप
हो ना ह्या वेळेस ना तुम्हाला माहित आहे का अ वारी निघायच्या अगोदर खूप पाऊस पडला होता अ आळंदीला आणि ना इंद्रय त्या नदीला न खूप पूर आला होता आणि पूर्ण आठवडादर पाऊस खूप चालू होता आणि ज्या दिवशी वारी अशी निघणार होती ना आळंदीवरून म्हणजेआ असं म्हणतात ना की तिथला कळस हल्ल्याशिवाय तिथून पालखी निघत नाही म्हणून...
हा हा.....
तर त्या दिवशी पूर्ण अशी इंद्रायणी नदी शांत झाली.... आणि जे वारीचे लोक होते. त्यांनी असं वारीला जाण्यासाठी वाट दिली असं म्हणतात तिथ आता...
अच्छा हा काय?
हा म्हणजे वारीच्या अगोदर पूर्ण अस पूर वगैरे आला होता... जो पूल आहे ना तिथला तो पूर्ण अस पाण्यानं भरून गेला होता.... पूर्ण मंदिर पण बुडून गेलं होत. पण ज्या दिवशी वारी निघणार त्याच त्याच.... दिवशी सकाळी ना असं पूर्ण ते पाणी वगैरे सगळं कमी झालं सगळं.... पूर शांत झाला तेव्हा मग तिथून वारी निघाली...
चांगलं तेच म्हणजे वारी निघणार होती म्हणून सांग... सगळं पाणी वगैरे अचानक अ यायचं हे झालं...
हा... आणि अस ती शेकडो वर्षांची परंपरा आहे ना....
हा ते चालूच आहे त्यांची परंपरा ना...
हो ती आणखीन पण चालू आहे आहे आणि अशीच पुढे पण चालू राहावी.
हां होय तेच ना....
हा तर तिथून काय होतं मी तुम्हाला.... जरा वारीबद्दल सांगते म्हणजे मला... आहे माहित आहे म्हणून थोडस अ तर.... अ पण आळंदीवरून वारी निघते.... आणि पुण्यामध्ये येते तुम्हाला दगडू शेठचं मंदिर.... तुला तर माहितच असेल गणपतीच हा हा.... तिथं वारी येते पालखी तिथं... अ थोडासा वेळ थांबते. अ दर्शन वगैरे होतं तिथं सगळ्या पुण्यातल्या लोकांचं.... आणि मग तिथून निघते तिथ दोन्ही पण पालख्या येतात बर का संत अ.... ज्ञानेश्वर महाराजांची आणि अ तुकाराम महाराजांची.... परत तिथून ते हाडपसरला येतात हाडपसरमध्ये पण एक दिवस असतं..... दिवसभर हाडपसर मध्ये असल्यासारखीच असते... आणि तिथं... अ ज्या दोन पालख्या असतात ना तिथं ते वेगळ्या वेगळ्या होत्यात. एक पालखी आहे ना ती अ तुकाराम महाराजांची पालखी... सासवडच्या दिशेने जाते आणि जी ज्ञाने... अ ज्ञानेश्वर महाराजांची आहे ना.. ती इकडच्या दिशेने जाते अ उरुळी कांचनच्या...
अच्छा...
आणि एक आणि जी सासवडची पालखी आहे. ती पूर्ण अस दिवे घाट चढून वरती जावं लागतं त्या पालखीला... तर मग ती सासवडच्या घाटामध्ये एक... दोन दिवस मुक्कामासाठी असते.
हा ते घाटामध्येच... म त्यांची अशी राहण्याची वगैरे सोय कुठे असते तिथेच....
तिथेच असते घाटामध्ये पालखीसाठी जागा आहे तिथे असते..
अच्छा....
हा आणि तिथं...... असं खूप काही खूप जण पुण्यामधले ना जे... असं पालखीसाठी अ म्हणजे जे अन्नदान ते....... े असतात ना ते तिथ असतात ऑलरेडी येऊन थांबलेले असतात सगळं जेवण जेवणाच वगैरे सगळ्याची सोय करून
हा पण ते म्हणजे असं असं पण आहे म्हणजे आता बाघाना म्हणजे जेवढ्या दिवस तझ आता वारी जेवढे दिवस असते तेवढ्या दिवस त्यांच्या जेवणाची खण्या पिण्याची नाश्ता वगैरे पा म्हणजे सगळ्या सकट सोय असते ना त्यांची
हा ते काय असत ते जे वारीवाले लोक असतात ना त्यांनी स्वतः पण व्यवस् जेवणाच असत ना ते ठरलेलं असत वारीत रस्त म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या त्या गावी असं ठरलेलं असत पंगत त्यांची म्हणजे असं जी मोठ जे जास्त मोठे लोक आहेत जे करू शकतात ना पंगत वगैरे घालू शकतात ना त्या माणसांनी अगोदरच त्यां अस नाव वगैरे लिहून ठेवलेले असतात म्हणजे देऊन ठेवलेले असतात पंगतीसाठी
हां ते हो
आणि ह्या वेळेस दिवे घाटात खूप अशी अ गर्दागर्दी झाली त्याच्यामध्ये दोन तीन वारकरी मरण पण पावलेत माहि का तुम्हाला
नाही आत्ताच्या ह वारीेला का
हो ह्या वारीला
ह
आणि ह्या वेळेस ना अ जेव्हा पालखी अशी पूर्ण दिवे घाट चढली ना तिथ एक अशी मोठी अ विठ्ठलाची मूर्ती आहे ज्या दिवशी पालखी समोर पालखी आणि ती मूर्ती अशी समोरासमोर येणार होती ना त्या दिवशी त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावर न सूर्याचं रिंगण झालं होतं आपोआप तयार
भारच
हा तर खूप भारी वाटत होतं
जक
म्हणजे ह वेळेस असा चमत्कारच काहीत झाल्यासारखं झालं ना बघा ना आधी पण तिथं पूर्ण पाणी भरलं होत ज्या दिवशी वारी निघणार होती पालखी तिथून निघणार होती त्याच दिवशी तिथलं पाणी कमी झालं आणि इथ पालखी अ दिवे घाटात आली की च अ ते विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावर असं रिंगण तयार झालं आकाशात
म्हणजे एक प्रकारे म्हणजे देवाचीच कृपा झाली
हा ना
आमच्या इथ बघा ना म्हणजे अशी जी वारीला लोकं जातात एकदम एक अशी पद्धतच असते दे लाईन लाईन शिरत की लोक जाईत असतात बघा ना त्यांच्या डोक्यावर तोलतच
शिस्त वगैरे खूप असते
हो डोक्यावर बघाणार प्रत्येक महिलांच्या डोक्यावर तुळस ाल परत चाल अस त वाजवत म्हणजे ती त्यांचे भजन कीर्तन बोलतच जातात कपडे सगळ्याचे एक कपडे मॅचिंगच व्हाईत. ते बघायला भरपूर छान वाटतं.
खूप छान वाटतं. आणि आणि आम्ही आता जिथं राहतो ना तिथून दुसरी पालखी जाते जी उरळी कांचनला पालखी जात थे ना आमच्या घराच्या तिथून जाते. तर जेव्हा इथं पालखी येणार होती ना त्या दिवशी आम्ही गेलो होतो तर ते एवढी गर्दी झाली होती ना खूप चेंगरा चेंगरी वगैरे झाली होती.
भरपूर भरपूर म्हणजे चालायला पण अशी जागा नसते.
हो ना थांबायला पण जागा नसते.
हो तेच ना. भरपूर ठिकाणीचे वार्या निघतात म्हणजे
हो आणि आमचं जे अस त मेन गाव आहे ना तिथं गजानन महाराजांची पालखी आसते. आणि त्या पालखीला ना एवढी शिस्त असते ना ती एकदम अशी छान वाटते माहिते का तिथं दर्शनासाठी गर्दी नसते काहीच नस ते एकदम सगळं निवांत आसतं.
तेच ना म्हणजे आपल्याच आपणच म्हणजे एक प्रकारे नीट सगळ्या गोष्टी के ल्या लाईनीत राहून दर्शन ठरवलं तर मग पुढचं पण सगळं नीट होत. काही लोक आशे असतात की दर्शनासाठी म्हणजे दर्शन तर सगल्यांना होणार आहे. पण काही लोक बघाना दर्शनासाठी अशी एव एवढी घाई करतात. कि पुन्हा त्या लाईनची पण ते लाईन कुठे आसते आणि सगळ्याच गोष्टी एकदम गडबड गडबड होऊन जातात.
हा ना आमच्या इथे ना दर्शन पालखी अशी निघाली होती थोडी पुढं आली होती दर्शन घेताना ना एक एक बाई अशी चेंगरा चेंगरीमध्ये खाली रोडवर पडली होती. पूर्ण.
बापरे तेच ना आसंच काय ना म काय ना काही ते दु खापत कोणाला काही ना काहीतरी होतच असतं.
हो ना पण त्या बाईला जास्त लागलं नाही. आणि नंतर इथे स्टॉल्स वगैरे लागतात छोटे छोटे.
हा.
आणि खूप जण आसं ते लोक बारी बारी मधल्या मानसांला बिस्किट व लाडू काही केळ्या वगैरे देतात ना त्याच्यासाठी पण खूप आशी गर्दी होते.
होतय ना ते म्हणजे एवढी लोक आणि आता एवढं चालायचं म्हणल्या व त्यांना पण भुक वगैरे लागते. पण त्यांना म्हणजे असं नाही की काही भेटत नसत म्हणजे आसत ना कोण ना कोणतरी सगळ्या गोष्टी देतच आसत.
हो ना.
प्रत्येक काई कानी म्हणजे गाव आसले लोक म्हणजे गावा गावाकडून देतात. कॉई आसे असतात ते पर्सनल स्वतःच आहे देतात ते काय त्यांना म्हणजे आता ती लोकं अशी काय म्हणजे काही काही ना सगळ्यांनाच वारी करायला भेटते अशी नाही. काही लोक त्यांच्यात ते त्यांना बघतात विठ्ठालाला बघतात.
हां.
ते म्हणजे वारी करणारा आहेत. तोच विठ्ठल हाय बोलतात. तेवढं लांब जायचं बोलल्यावर एकदम मस्त आनंदी आनंदात जातात सगळे.
हो अ.
ओके मॅम. ते मला एक माहिती ना म्हणजे आता बघा ना वारीे करून जातात अ त्यांना येताना अशी म्हणजे त्यांची गाडी केलेली असते ना मोठी.
हाय मोठी गाडी असते म्हणजे काय काही जणांकड ट्रक ते असतात त्यांचं ते खायचं वगैरे सामान असतं ना त्याच्या त्याच्यामध्येच येतात ते हो.
अच्छा.
तसही आपला टाईम झालेला आहे आपण थांबूयाच आता.
हा हा.
हा धन्यवाद ताई